आवाज येत नाहीये हॅलो.
हा येतोय का आ?
हा येतोय-येतोय. हो येतोय की माझा येतोय का?
हा येतोय.
काय नाही बसलोय तुम्ही.
होय मी पण बसलोय स्वयंपाक आ.
होय झालं. जेवण पण झालं. आमचं तुमचं. होय-होय तुमच.
जेवण झालंय स्वयंपाक झालाय जेवायचाय. हो
स्पेशल काही नाही कुरमापुरी केलेली. तुमच्यात काय केलंय?
हम्म मी डाळ भात केलाय. सकाळचं शिल्लक आहे ग स काळच्या वांग्या, डाळ, भात केलोय आत्ता मी, सकाळची वांग्याची भाजी जी शिल्लक आहे. अक्का मसूरा शिल्लक हाय, हम्म त्यामुळे चार पाच चपात्या ते आणि अ डाळ भात केलोय आता, जास्त काही नाही केल पोर शाळेत गेलेली, जेवणच संपलं नाही शाळेत न आल्यावर पण चहा बरोबर बिस्किट खाल्ली ली झाली पोट भरली आणि पोट के वाया म्हणून काय केलं ना! काय चालय मग घरातल्याचं.
काय नाही बसल टीव्ही बघत. तुमच्या घरातली?
बाहुले अभ्यास करायला सुजय जरा पोरं अभ्यास कराय लागल्यात. हा पोर अभ्यास करायला लागल्यात.
कितीविला आहेत आता?
मुलगा हाय आठवीला मुलगा आठवीला, हाय मुलगी सातवीला आहे.
हो! शाळेतच आहेत ना?
होय इथं समोर शाळा आहे तिथंच आहेत, ती दहावी पर्यंत तिथेच ठेवायची तिथून पुढं मग, बघायचं पुढं
शाळा ही चांगली आणि एका शाळेत असलेलं बरं असतय ग! ओळखी होत्यात. शिक्षकांची ओळख असत्या मुलींची मुलांची ओळख अस त्या त्यामुळे जास्त त्रास होत नाही, आता वेगळीकडे शाळेला घालायचं म्हटलं की पोरांना आणि त्रास ओळखी व्हायला त्रास, अभ्यासाच आणि हिथं वेगळं तिथं वेगळं असं होतं अभ्यास तोच असतोय खरं त्यांना समजत नाही लवकर. त्यामुळं दहावी तण होय. सगळं जवळ आहे इथं आम्हाला त्यामुळं आम्ही इथून कुठं बाहेर जायला लवकर बघत नाही.
होय.
हा
आता काम चालू आहे तुमचं का?
काम आहेच की चालू माझं काम चालू आहे. अ प्रोसे प्रोसेस प्रोसेसा बंद य त्या्या.
तुमचं गारमेंट आहे ना!
होय माझा गार्मेंट गार्मेंट चालू हाय प्रोसेस बंद हाय आमच मिस्टर ग. प्रोसेस ला कामाला आहेत ना!
त्यांचा प्रोसेस बंद आहे. आता ते दूषित पाणी कारखान्याच नदीनासोडतात ना त्यामुळं माणसांना त्रास व्हायलात. मासे मरायलयात त्यामुळे प्रोसेस आपण ठेवला तर मग कोरडा माल असला तर साडेतीन दिवस तेवढं चालवायची सरकारने अनुमती दिल्या एक्स्ट्रा वे आता बंदच की, घरीच असतात दोन दि तीन दिवस त्यात कामाला बाकीचे दिवस घरी, आणि आता असं अचानक दुसरीकडें कुठं काम बघायचं म्हटलं तरी पण प्रॉब्लेमच आहे एक दोन दिवस. कोण कामावर ठेवणार आहे. दहा बारा वर्ष एका ठिकाणी काम केलेल्या, माणसांना अस दुसरीकडे पण नाही जमत,
हो तेच कि त्यांना कामाची तर सवय झाली आता.
होय आणि काय मग तुमचं काय मग चाललंय. तुमच्या इकड काम सगळी व्यवस्थित आहेत. काम आहेत का तुमच्या कड
हो आहेत की,
पाऊसाच काय पाऊस पडला.
कालपासूनच पाऊस आहे
हा
आता नाही थांबलाय मग अशी पडला चार पाच वाजता
हो मग सुट्ट्याला कुठे गेलेला का नाही
नाही सुट्ट्याला कुठातच जायचंय परत कॉलेज चालू होणार आहे
हम सुट्ट्यात जाऊ नाहीच होय जाऊन आलो की त्याला स्विमिंग पूल काय म्हणायचं
हम्म
कोल्हापूर ला गेलेलो महालक्ष्मी मंदिर बघितलं कारण नवीन एक धबधबा झालाय कासवाचा तिथे गेलेलो हा कागलला तिकड फिरून आलो ते स्विमिंग टॅंग मोठाच्या मोठा आहे बाई एवढी पोर खेळली त्याच्यात तुम्हाला बघू ना ज का असं भीती वाटत होती तरी पोरांना काय
हम्
एवढं पाण्यात होती तेवढा वेळ उन्हाळा पण तेवढा कडक होता त्यामुळे काही पाण्याचं वाटत नव्हतं बर वाटत जवढं भिजल तेवढ खेळतील पोर तेवढ छान वाट
हम्म क कनेरी मठ बघितलंयस काय नाही
होय बघितलंय की कनेरीमटला पण गेलेलो तिकडच आहे ग कागलच्या तिकडच आहे कनेरी मठला गेलो परत तर त्या तलावा तलाव काय कासव धबधबा म्हणतात तो बघितला नंतर
महालक्ष्मीच मन महा लक्ष्मीचं मंदिर बघितलं रंगाळा तिथून फिरून आलो कोल्हापूर पन छान वाटायला लागलंय आता रस्त वगैरे छान केल्यात
होय शाहू पॅलेस बघितलं का नाही
बघितलं की तिकड पण जाऊन आलो खूप फिरलो असं दोन तीन दिवस असं बाहेरच चाललेलं इथं राव्हा तिथ राहावा इकड फिरा तिकड फिरा पोराने पण फुल एन्जॉय केला
होय कस ना गाडीवर न टू व्हीलर का फोर व्हीलर मधन गेलता
नाही पूर्ण फॅमिलीच गेलो ना आम्ही कुठे कुठं राहायचं होत म्हंटल्यावर सगळे एकत एकत्रच गेलेलो एकत्रच जाणं गरजेचं होतं हे सगळं असल्याशिवाय मज्जा येत नाही ना कुठल्या पण ट्रीप ला एकटा असंच म्हटलं की मग बरोबर वाटत नाही सगळे असले की मग जरा मज्जा येत्या दंगा मस्ती करतात पोरं एकाला दोघं दोघाला तिघ असलं की छान वाटत
हो
हो
तुमच्या इकड कुठं तुमच्याकडे काय आहे बघण्या सारखं असं ट्रिपला वगैरे जायचं म्हटलं फिरायला
आमच्या इकडच्या भागात काय ना सगळ्यात तिकडे वरती वरतीच की आहे कोल्हापूरला पन्हाळ्याला ज्योतिबा मग इकडं असं काय जास्त नाही ते टोपला पण होत ते गंधर्व नाही का ते प आता बंद पडलय फक्त ते गणपतीच आहे ती मूर्ती मोठी
का हा हा टोप संबापूर म्हणतात ते काय
हा ते मोठा गणपती दिसत नाही का टोपचा
हा हा, मी अजून काय बघितला नाही तिकडचा गणपती.
हम्म, इकंड कोल्हापूरला जाताना लागतोय.
दर्शन, होय तिकडं काय जाणं झालं नाही, म मी च ठरवले कळलं नाही फिराय फिरलो खरं बघितलं गेल्यासारखं तीन दिवस आपलं भारी वाटलं. परत फिरून बिरून येेऊन, आस एका दिवस जायचं एका दिवसात पाठीमागं यायचं मग ते काय निवांतपणा वाटत नाही. तर जर फिरून तेे न यायचं, राहायचं वस्तीला हॉटेलला वगे न म ते बरं पडतेय. पोरं इकडं गावाकडं पण आ आजीकडं‌ आजोळी पण होय, आजोळी पण जायचं एका दिवसात जायचं याय तचं हम् ते पण नको वाटतय. इकडं पण आठ दहा दिवस राहिलीच. आठ दहा दिवस का पंधरा दिवस राहिले असतील. इडं पण आज होईल. त्यांनी मज्जा केली. इकड दोघच राहिलेलीत व्हय सोडून आलेलो पण इकड. कराडला.
तसें
राहिलेलीत व्हव आई जवळ. पंधरा दिवस राहिलीत परत राहीलीत पंधरा दिवसा नंतर मग. म्हणलं आता शाळा चालू वा्हायच्या अगोदर जाऊन घेऊन याव. शाळा चालू व्हायच्या अगोदर आठ दिवस आनली. एकदाच शाळा चालू झाली की रुटिंग बसतोय सगळ्या गोष्टीचा. असला की कामाचा सूर नाही. शाळेचा नाही. खाण्याचा नाही. पिण्याचा नाही. काय नाही.
शाळा चालू असली कि ते काही खाण्यापिण्यापेक्षा ते खेळण्यातच व्यस्त असतात.
होय तसच असतं नव्ह. खाणं नाही. पिणं नाही. नुसत खेळणं. खण्याच्या पलीकडे काय पोराण सुचत नाही आणि. आणि पोरांना काय बोलताच पोरांना तर आणि कसं बोलायचंच नाही काय खेळताना. नुसत खेळच. जेवायला या म्हणायचं नाही. हायला या म्हणायचं नाही. हे करा म्हणायचं नाही. ते करा म्हणायचं नाही.
खेळून. खेळून दमली सकाळी आठ वाजल् तरी त्यांना झोपून उठायचं त्यांना नको वाटतय. सुट्टीत एक जण काय सात चा सहाला उठलेला नाही, सगळेजण सात सवासात सात सवासातलाच उठल्यात. जाऊदे सुट्ट्या आहेत म्हणून झोपून दिलंय, खरं लय गैरफायदा घेतेत. सुट्ट्यात पोरं, असा का तसा?
हम्म आता झालं की आता ही लास्ट इयर आता जाईल परत नववी दहावीत काय अभ्यासाचा लोड असतंय, काय सुट्ट्या लय ओ करायला येत नाहीत, एप्रिल मे मध्येच क्लास चालू राहतेत.
होय, आता तर आठवीला आहे मुलगा, आता बघू की कसा कसा करतोय. पण नववीला गेला की चांगला म रट्टा मागं लागतोय.
होय.
शिक्षणाकडे लक्ष देईल तेवढं चांगलं आहे, नाही लक्ष दिलं तर काय आणि पोरं काय करायला बघत नाहीत बाई हल्ली. सगळ्या पोरांना नुसतं खेळणं आणि तो मोबाईल, खेळणं आणि मोबाईल म्हणजे आपल्याकडं काय सु सुसान झालंय अन सुधरणा झालंय, का ग?
ते ठेव का? हा